बोला.
हॅलो,
हा, बोला ना मी ऐकते.
हात.
तुमचा आवाज ब्रेक होतोय.
हा, येतात.
हा, आता येतो.
ते आता हा आठवण आली. हो आता हे ना मी वर बसलेली होते ना. मग आता आपलं चपात्यांचा विषय निघाला कडक करायच्या. वाटलं आता करावा असं.
चांगला आहे की, लावली का चुलीवररती लावली.
अ चुलीवर नाही म आता गॅसवर तवा ठेवलाय आणि त्याच्यात थोडसा नॉर्मल तेल टाकलं आणि त्याच्यावर त्याना कडक करून घ्यायचे पूर्ण.
हो.
हम्म बाऊ
त्याला ती कडक कडक करून घेतली ना मा नाही कडक करून घेतली न ती कि ती थोडीशी चुडा जमलं तर आणि त्याच्यामध्ये ना आप पण पापडची चटनी करतो ना
हा.
पापडाची चटणी करतो ना आपण भाजलेल्या पापडाची तर भाजून चुडून त्याच्यामध्ये कांदा ते ते अ हे शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून करतो तशी एकदा करून बघा.
हो हो चालेन करल ना.
वेगळं काहीतरी असं.
हम्म वेगळं काहीतरी बरोबर.
हम्म.
तेच हा मी बघितलं म्हटलं एकच राहिला म्हणजे मग मा झाला का त्यांचेच कॉल आले ना. म्हणजे म तुमच्या पण होऊन जाईल.
हो.
ते आता एवढं आपल्याला माहित नाही पण आता चाललंय.
हो चालल्यात मग काय तर.
हम्म जमतं तसं करायचं माझ्या मै त्रिणीने मला आयडिया दिली नाही तर मला नव्हतं माहिती हे.
हा पण काही ना काहीतरी पाहिजे हो. नाही का काही ना काहीतरी पाहिजे आपल्याला.
हा.
आपल्याकडे जर पैशे नसेल तर आपल्याला कोणी उभं नाही करत. घरातले सुद्धा नायब आणि बाहेर पण बाहेरचे पण नाय ना घरातले पण नाय.
बाहेर पण नाय नवऱ्याला म्हणायच द्या त्यांनी म्हणायच आतास नेले होते ना कालच गेली होती ना मग काय घेतलं लेडीजच कसं आहे जे पाहिलं ना ते असं वाटतं घ्यावं हम्म.
हां. आणि आपल्याकडे थोडसा काय होई ना आपल्या पदरचा असलेला कधी पण चांगलं ना वाद्य की नसेलच त्यावेेळे नवरा काही अ परिस्थिती अशी आली की वेळेला तेन उभच नसे तर कुठून आणणार ना आपण कोणाकडे मागायला आणि आ आपल्याकडे नसलं ना तर आपल्याला कोणाकडेच नसतं. हा ना आपल्याकडे जर पैसे नसतील किंवा आपल्याकडे एखादी वस्तू नसेल हो हे चांगलं हाय. ह्याच्यामध्ये असं वेगळं काही नाहीये.
हा.
ह्याच्याबद्दल तुम्हाला नुकसान काही होत नाहीये.
हा.
आ हा हा.
. हो घरातच करतात काही नाही त्याला फक्त वेळ पाहिजे, बास
हो आणि बोला ब ज तुम्हाला ते करायची मनापासन मनापासन इच्छा पाहिजे. आणि ते कसं करायचं, काय करायचं, त्यातनं हे म्हणजे अस डोक लावून जरास नाय का तुमचा आव आवाज
दोन लेडीज म्हटले विचार जुळतात. हम्म
हो.
बाहेरची माहिती होते. क कशानी काय होत. कशानी काय होत.
आणि काय करायला पाहिजे. को कधी काय करायला पाहिजे हे पण आपल्या लक्षात येतं.
हम्म
त्यामुळ ते सोप्प पडत जरा आपल्यात प्रत्येक वेळेला आता बाहेरच जायला पाहिजे असं नाहीये बाहेरच्या मैत्रिणी पण घरात येतात. म्हणजे, अशा प्रकारे आल्यासारखे आहेत.
हो हो हम्म
म काय आपण असं उचलून जायचं म्हणलं तर, आपल्याला शक्य आहे का प्रत्येक ठिकाणी जाणं शक्यच नाय.
हो म आपलं स्वतः असलं त फायद्याचच होत.
हम्म आणि किती आपण घेणार ना, प्रत्येक वेळेला आपल्याला हम्म
काय जर व्यवस्थित असल्य न, काय ये चागलं ये गर
हम्म चांगलंय ना मुख्य म्हणजे आपलं काय गुंंतत नाय त्याच्यामध्ये आप आपल काय त्याच्यामध्ये गुणंतत नाहीये. आपल्याला काय हजार बाराशे रुप ये गुंतवायचे नाहीत, एकच शंभर रुपये वर्षभरासाठी आपण ते गुंतवतोय त्याज्यातना आपण काढू तेवढे कमीच ये.
हूं हम्म
नाय का
हो ना
चांगला, हम्म फक्त वेगवेगळी पद्धत आपल्याला त्याच्यातली कळली पाहिजे अजून काय काय काम मिळू शकतं कसं मिळवायचं.
हो म याने म्हणजे आपण खूप महिलांशी बोलतो. खूप काही घेण्यासारखं राहतं.
हो. आणि काय होतं की आपल्याला अ ह्याच्यामध्ये असं वेगळे विचार ऐकायला मिळतात.
वेगळे विचार मिळतात.
हम्म आणि काही नवीन अ म्हणजे सगळं काही ना काहीतरी नवीन असं मिळत जातं आपल्याला.
हो
नाही का कि बाबा आज तुमच्या नाही ना आपल्याला नोकरी करणं प्रत्येक वेळेला शक्य नाही. हा घर सोडून आपण कुठे जाऊ शकत नाही ना.
ह हा
आ ह फिरायचं म्हटलं तरी आपण एवढं फिरू शकत नाही. नाही का.
हम्म... तोच प्रॉब्लेम आहे.
आता माझं दुपारचं काम करायचं. आवरलं की झोपून घ्यायचं. झोपली. का रात्रीची झोप येत नव्हती. आता हे जस हे लागलंय माग ना तर सारखं हेच चालू आहे.
मग काय.
हम्म
खरं आहे. पण चांगलं आहे ना ओ वाईट काय आहे त्याच्यात. आपल्याला थोडस. आता विचार चांगले मिळतात. बोलायला चांगलं मिळत. नवीन मी मैत्रिणी मिळतात. कधीतरी एखादी मैत्रीण जमते म्हणजे तिच्याशी आपले विचार विचार बऱ्यापैकी जुळतात. मग ती आपल्याला कायम करता येते किंवा बा बाई ग आपण कोणाला काय उचलून साचलून तर काही देत नाही यात. दोन शब्द बोलायचेच आहेत आपल्याला फक्त.
हो
त्याच्यातन आपल्याला भरपूर घेता येत मग
हा
ह मग आणि अडचणींना मार्ग मिळत जातो आपल्याला अडचणींवरती. प्रत्येक अडचणीवरती मार्ग मिळत जातो.
हो मग.
नवीन -नवीन उद्योगांची माहिती मिळते. नवीन विषय मिळतात. असे सगळ्या गोष्टी होतात.
हो
किती चांगलं आहे. तुमचा एरिया कुठला आहे? म्हणजे असं अ पश्चिम महाराष्ट्र आहे का?
आवाज ब्रेक होतोय. महाराष्ट्रातच आहात तुम्ही मला बाहेर नाही आत आहे.
नाशिक.
अरे देवा नाशिकलाच आहात! हां हां बरोबर त्र्यंबकेश्वरी केवढं छान आहे
म्हणून पाऊस जास्त असत
ते ब्रह्मगिरीला हो ब्रह्मगिरीला जाता की नाही?
नाही जात.
नाही जात.
खूप कठीण आ
उन्हाळ्यात जात असान ना, ब्रम्मगिरी कठीण आहे चढायला?
हो मग पावसाळ्यात खूप कठीण
मग हिवाळ्यात जायचं, उन्हाळ्यात जायचं.
हां एकदाा गेलो होतो आम्ही.
परत नाही गेलो.
पाय दुखले का?
पाय दुखायला चान्स नाही कारण सवय आहे ना आम्हाला त्या गोष्टीची.
हां ते पण एक आहे. कारण तुम्हाला सतत चोवीस तास म्हणजे शेतीमध्ये उभंच राहायचं असतं ना!
हम्म.
चालणं असत पाण्या आणि पाण्या पावसाची सवय आहे काम करायची.
आता श्रावण महिन्यात फेऱ्या चालू होतील.
अच्छा! कसल्या?
श्रावण महिन्याच्या फेऱ्या चालू होतील ना आता.
म्हणजे मला कळलं नाही त्या कसल्या फेऱ्या असतात?
ह्या श्रावण महिन्यामध्ये ना अ असं समजा का तुम्हाला आणि ते पूर्ण श्रावण महिन्यामध्ये पण त्या दिवशी येऊन डायरेक्ट त्र्यंबकेश्वर गौतम ऋषीचा जो डोंगर आहे त्याला चक्कर मारतात फेरी मारतात.
अच्छा गौतम ऋषीचा डोंगर म्हणजे तो ब्रम्मगिरीच डोंगर ना?
हो.
का दुसरा कुठला आहे?
ब्रह्मगिरीच्याच त्या साईडला आहे. आता आहे ना ताई हां आता अ हां आता तुम्ही मला करा म्हणजे हा विषय तुम्हाला एक कॉलला कंटिन्यू होऊन जाईल.
चालेल ठीक आहे मी करते आत्ता लगेच तुम्हाला हां चालेल.